हा आवरलं का म्हटलं
आवरालोय बघा तुमचं
माझं पण चाललंय आवरायच
हां हां
वेळ केला आज आवरायला
होय वेळ झाला हो.
हा हा हा हा. होय ह. पाऊस आहे तिकडं?
पाऊस हाय की जरा बा हाय म्हणजे बारीक आहे लई पण नाही मोठा. बारीक आहे, तुमच्या इकडं?
आमच्याकडं आज दिवसभर दोन तीन वेळा मोठ्ठा झालाय. आता काय नाही आता बंद हाय.
हा हा.
दुपारी प दुपारी होता दोन तीन वेळा आला खर तर चांगला आला. वातावरण थंड झालय जरा.
थंड झालय.
पडूदे जरा पाऊस उकडून घ किती गरम झालंय उन्हाळा कसला कडक पडला होता त्रास झाला नाही उन्हाचा.
लई उन्हाळा या टायमाला होता ओ ऊन ऊन सगळे करत होते.
मग किती त्रास झाला म्हाताऱ्या माणसासनी तरं.
मग काय बारक्या पोरांना तेन किती त्रास झाला अशील.
उन्हान आमच्यातल तर एक आजोबा वारले.
हा.
हो उन्हानं होत उन्हाच्या त्रासान. एव एवढं ऊन आहे आणि अजून पण कधीतरी ऊन पडलं तर घामाघूम होत अजून एवढ्या पावसाळ्यात.
होय आणि ज्यांच पत्र्याच शेड हाय त्यांना तर लय त्रास होतय उन्हाळ्याचा. वाफाच वाफा निघतात पतऱ्याच्या शेडमधन आपल्या घरावरनीं कौल आहेत
कौल आहेत मगं काय वाटत नाही. नाहीतर नाही उन्हाचा ह्या वर्षी लय त्रास झालाय.
लय त्रास झालाय.
लय म्हणजे लय त्रास झालाय वा फॅनचा काय उपयोग नाही.
नाही होय गरम वारं येत येतय फॅनच सगळं होय.
आणि काय मग?
काय नाही बघा आवरायचं आता.
हम्म हम्म.
उद्याच्याला आणि ग्रंथ तेन वाचायचं लवकर उठायचं.
अ उद्या ग्रंथ वाच तुम्ही ग्रंथ वाचताय?
होय गुरुचरित्र अध्याय वाचतोय हा.
हां हां हां.
तिकड नरसोबाच्या नरसोबाच्या वाडीला गेलता का कधी?
नाही गेलो ओ तुम्ही गेलता?
होय गेलतो की तिकडचच ते असं दत्त महाराजांच ग्रंथ तेन हायत तोयचं वाचतोय मी हा ते काय मगं स काळी लवकर उठायचं आणि अध्याय येतोय वाटून ग्रुपला कितवा अध्याय आलाय ते बघून वाचन करायचं मग.
करायचं व्हय हा हा हा हा.
वाडीला जाऊया आपण एकदा, छान आहे तिकडं, नदी तेन हाय. अन् जाऊया की आपण एकदा नदी तेन हाय. बसायला नावेत. होय स्वामी समर्थांचं पण मोठं मंदिर आय आणि दत्त महाराजांच पण. प्रसिद्ध हा आपल्या इथलं प्रसिद्ध ओदौमपूर
हां.
गांगापूर तेें कस हाय ना तसं हे नरसोबावाडी बघा.
हा हा हा हा चालतंय की जावया की आपण एकदा.
जावया की.
आणि हेच अ हे अक्कोटला गेलता आणि अक्लकोटचं काय बघितलं आम्ही बघितलंच नाय अक्कलकोटचं.
अक्कलकोटला तर लय छान आय आवो.
हो.
आम्ही बघा गेल्या वर्षी गेलतो अक्कलकोटला हितून गेल रेल्वेन म्हणजे इथनं बसन गेल मिर्जेपर्यंत आणि मिर्जेत चार ला होती रेल्वे
हां.
मग चार ला बसल्यावर रात्री साडे दहा ला पोहोचल तिथं.
हो सहा, चार, पाच, सहा, सात, आठ मग चार पाच तास लागतय जायाला?
चार पाच तास लागत्यात जायाला मग तिथन ऊ होय.
हम् हम् हम्.
ते हे होते ओ लोकल ट्रेन होती ना.
थांबत थांबत जात होती काय? अ म्हणजे पॅसेंजर घेत हुती ती बरोबर आय मग चार पाच तास लागणारच की ह ह ह ह.
साडे दहाला पोहोचल्यावर तिथनं परत रिक्षा करायची. आणि ति थन हाय एक तीन, चार किलोमीटर तिथंन मंदिर लांब आय म हा.
हा हा हां.
म तिथन परत म होय. मोठ च्या मोठं आय मंदिर म तिथं गेल्यावर परत रूम तेन घ्यायची. आपल्याला सगळ्यात मिळून पैशे असत्यात काढायचे. रूम ला द्यायचे आणि राहा तर म सकाळी पहाटे ची आरती अस्तिया पाच ला. आरती कराय अकराशे रुपये सगळ्यात मिळून.
अकराशे वे एका दिवसाला का आतून राहतोय ते म्हणजे रात्री साठी?
रात्री साठी फक्त चोवीस तासासाठी.
हा हा हा हा.
हा.
कर मंदिरात प्रसाद वगैरे असणार कि तिथं?
प्रसाद तेन भरपूर छान असतोय प्रसाद तेन तिथं शिरा, भात
हा हा हा हा हा.
शिरा, भात, चपाती असत्या कधी तर.
तिकडं ते ब असं अक्कलकोटचं मी लय ऐकलंय असं भरपूर मान जात्याती आव तिकडं.
होय भरपूर जण जात्यात. कधी जायल तेव्हा गर्दी अस त्या तिकडं.
हो गर्दी असत्या म्हणे आणि ते चांगल जागृत देवस्थान आहे सगळी तिक कड जात्याती, भरपूर लोक अ जाऊ आपण याला मला पण जायाच आहे तिकड. खरं काय, जायाच जायाच म्हणतोय काय वेळ भेटतोय व्हय ओ.
वेळ मिळत नाही, हो
उगच इकड जायच, तिकड जायाच म्हणतोय खर काय वेळ भेटत नाही काय नाय.
हम्म, कुठच जायाला वेळ भेटत नाय.
होय की, जायाच त्यातनच आता वेळ काढून काय करायचं.
मग काय छान आहे खरं तिकड बघायला, स्वयंपाक करालोय बघा.
होय, काय करणार आहे स्वयंपाकात?
स्वयंपाकात आता भाकरी करायलोय.
हा
आता गवारी करणार, भात लावलाय.
हा हा हा हा.
हा हा
मिस्टर
मिस्टर गेल्यात हा कामावर दुकानात हायेत.
हा हा हा.
तीला आता नंतर येत्यात दहा साडे दहा ला.
एवढया वेळाने येत्याती, आमचं पण मिस्टर गेलेत कामाला येतील आता.
हा हा.
हा हा, आता करायचा स्वयंपाक मी पण स्वयंपाक बनवालोय. जेवायचा, मुलं दोन हायत. की, एक मुलगा हाय बारावीला आणि मुलगी आता अकरावीला गिल्या.
हम्म हम्म.
दोन मुलं हायती.
हाव
गेलेती बाहेर, पोरगी क्लासला गिल्या.
हम्म, कॉलेजच ऍडमिशन तेन झालं?
ऍडमिशन केलय, आता होणार आहे वाटतं पंधरा तारखेला चालू कॉलेज.
हम्म
आता जायाच कॉलेजच त्यांची आणि तयारी करायची, कपडे घ्यायची. वह्या, पुस्तकं ते आणि खर्च हाय. व्ह्या घायच्या, पुस्तकं घ्यायची, दप्तर घ्यायच, ड्रेस घ्यायचा.
सगळं आहेच की.
त्यांना चार-पाच हजाराचा आता आहे बघा.
हाय, चार पाच हजार रुपये.
म काय घरात बसून काय काम तर असतंय आपल्याकडं.
नाहीच की. काम कुठं आहेत तेव्हा? कामासाठी तर काय म्हणतात तसं चाललय.
अं. आणि इकडं काम कमीए ओ आपल्याकडं.
होय. काम कमी ए तिकड.
तिकड कुठ तर असं सिटीत बायका आहेत ना? आणिक तिकड- नाही तिकडं काम.
का कसलं कामावर?
करत्या त्या. इथ आप- -पल्या इकड सकाळ गेले की संध्याकाल कि एका ठिकाणीच नि ती पण व्यवस्थित नाही.
नाही. आणि आपल्या इकड कस जरा बाहेरची माणसं त्यांलाही लक्ष देत्यात. तू इकडे कडे गेली. तिकडे गेली. तस सिटीत नाही- नाही देत कोण कोणाकडं. आपल्या इथ माणसांना पण काम नाहीत. आन बायकांना -
ते काय करायचं?
सिटीत कोण कोणाकड लक्ष देत नाहीत.
होय. तेच बरंय. आपलं तसं केलं तर सुधारणा होत असत्या. उगाच आता हे दुसऱ्याला पण पुढे जाऊन द्यायचं नाही. लक्ष देत बसायचं दुसरीकड.
होय.
त्यापेक्षा आपलं काम करणं ही एक नंबर उगच कामा- आणि आता काम करणं गरजेचंच आहे.
गरजेचच आहे. आता एकट्याच्या जीवावर चालतच नाही ना?
किती पण अस म्हणजे किती मोठा जॉब करू दे ते जी घरातली लेडीज राह - कुणावर पडलेलेच आहे. कारण ए का असलं काही चाल ना झालय.
हो. महागाई कसली वाढलिया. हां. वाटले पहिला शाळू किती होतं? बावीस रुपये नि तेवीस रुपये न होतं.
आता पन्नासच्या पुढं शाळू आणला तरच चांगला. नाहीतर काय नाही. शाळू- गहू झालाअठ्ठेचाळीस न शेहेचाळीस न सत्तेचाळीस न झाला. खायाचं काय पोटाला? कामाल नको? कामाला गेलं तर काय पोटाला बांधून बसायचं का सांगा.
नाहीच की.
हो. म त्यासाठी कामाला जर जाया लागणार. अग, रोजगार तर कुठं आहे आपल्यात जास्त ग? आपल्या महाराष्ट्रात.
नाही. महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा आपल्या खेडेगावात रोजगारच नाहीये. काय रानातच जाईल ते.
बायका घरातच असतेत्या.
हम्म. सि्टीत नाही- कस कंपन्यातेन असतेत्या. गारमेंट आहेत आणि- निदान पाच सात हजाराची असू दे. होय.
म्हातारी बाई सुद्धा सिटीत जाऊन महिन्याला दहा पंधरा हजार कमवून येतिया.
मिळत्या. तेच की पाच सात हजार महिन्याला मिळू दे. पण सिटीतली बाई कुठलीच घरात बसत नाही. म्हणजे बाहेर काम-
खूप कामात पर्यायच नसतोया होय, पर्यायच नसतोय ना.
पर्यायच नसतंय.
काम केल्याशिवाय काम तर केलंच पाहिजे.
काम केलं पाहिजे, कामाशिवाय काय हाय.
होय कशाची भाजी करणार आहे?
मी बघा आता,
हो...
गवारीची भाजी करणार आहे.
होय मी माटची भाजी करणार हाय.
माटची व्हयं.
हा माठ, माट. त्याची भाजी करणार आहे आता, नीट करून झाली, आता भाजी करणार आहे, मग चपात्या करणार.
आमच्यात सासुबाईनी. हां. सासूूनं गवारी नीट करून ठेवलेली,
आं...
सासूबाईनं गवारी नीट करून ठेवलेली, आता करायची.
हा. हा. हा.
हूं....
चालतंय.......